या लागला का?
लागला व.
हो, काय कराय लागली?
काय नाही. बसेल होतो, चहा प्यायलो.
हो चहा चहा पाणी चालू आहे का?
हो.
आई कुठ गेली? शेतात गेली का घरीच होती आज?
घरीचये ना.
घरीचये का?
हो.
गेली नव्हती का ती जॉब साठी?
नाय ते ते काल फक्त पायासाठी गेलतो, कसं करतात? कसं नाही? ते कसं राहते?
कुठये ते? काय करणं लागते?
काय नाही ते ते कॅम्प नसतात का? सरकार दवाखाना येतात ते छाती तपासणे असे एक्सरे काढायचे.
हो हो, एक्सरे वगैरे काढायचे.
ते असलं का नाही कि मंग तीत ते फक् ते काय माहित? गा नाही फक्त आम्हाला काल जा म्हण पण पाहून या कसं करतात.
अ कोण्या कोण्या गावला जावं लागतय तिथं?
काय माहित? सांगतलंच नाही त्यानी का करना फक्त म्हणत कि या शक्तिमासंग जाऊन पहा म्हणत. कसं करतात, काय? हे असं.
अनुभव घ्यासाठी.
ह न मग ते किती नाव तुम्ही नोंदनी केली ते बे रजी ते ते राहतात न ते तेच्यावर लिहून आं?
तिथेच जाऊ लागले का? दुर्गा सोबत जॉब साठी?
ती एक हाय ना.
ती येऊ लागली का? म्हण परवडत नाही प तवढं पैशात. परवडत नाही ते, जरा नऊ-दहा हजार पेमेंट पडत्याल.
वाटला पाहिजेत नाही का बरं?
आठ हजार पाहिजेत. मग कसं तिकीट वगैरे सर्व जाते त्याच्यामध्ये.
हो दोन तीन मनले कटले तरी एक पाच त उरतात. नाही का?
हो ना पाच उरतात. मग काय वाटत नाही. तू चालली मग परतुबाईच्या पोराचे वाढदिवसाले?
ते घरातल्या घरातच करायले. घरातल्या घरात करायले ते.
आई कोणीच नही खात?
मग बड्डे? नाही.
काऊन?
ते घरातल्या घरातच करायले.
दिदीचा फोन आलता नाही दीदीचा
नाही
आला नाही का ते शान टाकलं वाटते
नाही ती पहिली चाली आमची चारच तर वर्षाची ये वो सहा पाच सहा वर्षात घेतात.
तिला पाचवं वर्ष लागलं ना वाटते.
नाही ना चौथंच चालू आहे ना ती मोठीच दिसते फक्त.
चौथं चौथं वर्ष कंप्लीट झालं
काय माहीत चारच वर्षाची म्हणे
कोण म्हणे
पाच पण पाच सहा राहते आपबाई तिचा दिमाग किती ल हनी
हो ती दिसतेच फक्त मोठी
मग अ सात मिनू बाईच पोरग दोन दीड वर्षांनी मोठं आहे ना म्हणून त्याला घेतलं ते किती लहान ये
ह
हम्म
हो आवाज नाय यायलावो
अ
अ ऍडमिशन आता ॲडमिशन ते करायचं
अह
ऍडमिशन कॉलेजले होन केलं आमची बाविशे - दोन रुपये फी घे फि लय घेतली हो पण मागच्या वर्षी पण या वर्षी पण आले ना लय लेकराची रिझल्ट लागले होते.
पार्क लिस्ट नाही ती लेकर काय म्हणा हो ती लेकर काय म्हणाय सगळा ग्रुप माहिती का
हा
समजा या या कॉलेज मध्ये मागितली फी की सगळं आपला ग्रुप नाही का वीस जण त्यात कॉलेज जाऊ सर ना ऐकलेच जाऊ मग कशी नाही घेणार मतलव फि कम
फी कमी का पण इकडे घेत नाही तर ना वीस लेकराली ऍडमिशन.
काय महित मग ते सरी इकडले मनायलेत ना
किती सांगितली फी तुम्हाले
साडेतीन
साडेतीन हजार कुठे पण फी ये ना या कॉलेजले साडेतीन हजार फी ये ना.
हो काय
मग साडेतीनच हजार फी
आणि त्या त्याला तर दहा हजार रुपये बाहेरच्या वाल्यानी
बाहेरचे जे लेकर येत का नाही मग घेतलेच ना सर लोकांनी मागच्या वर्षी जे बाहेरचे येत का नाही. त्यांच्याकडून दहा हजार घेतली. पंधरा घेतली कोणी रेग्युलर नाही त्याच्याकडून दहा दहा हजार रुपये फीया घेतली फी घेतली.
हो.
मग तुम्हाला साडेतीन दोन हजार द्याय चे सध्याचे आहेत मग हजार रुपये नंतर द्यायचे काय काम येऊन पडलं की.
हो ती लेकर मत पाहले मागतले की डायरेक्ट आपण
तुम्हाला नऊदहा हजार नाही सांगतले, फक्त तीन हजार तर सांगतले. अर तुम तुम्हाला साडेतीन म्हणाला का नाही.
समजा तू आता तो बी एस डब्ल्यू होत म्हणून तो साडेतीन घेतलं पण त्याचं बी ए बी एस सी असलेली ऍडमिशन येतात ना
त्याचे दहा हजार घेतात ना मग ते तर लय दिवसाच घेतात. आहो तसं पाहिल्या तुम्ही साडेतीन म्हणं म्हणतात ते मग तुम्ही पाचशे रुपये कमीच करायला लावतात ना मग तीन दे ता आणि पहिले तीन सांगितले लेकरं अडीच वर येतात.
हो.
मग दुसरीकडे तरं लय लय फी आहे.
हो.
हो.
ते आल्याच नाही आज मार
शक्तीमान गेलता का आजपण?
नाही ते काय रोज थय जाण रोज नाही जाण लागत ते असेेतहीच
आणि मग पेमेंट चालूच राहते का आपल्याला महिन्याची?
हो महिना झाला की हा पाच हजार रुपये पडतात.
पाच हजार रुपये पडते.
महिन्या परत.
मंग मस्तयं.
हा.
शक्तीमानने जास्त पेमेंट आहे ना.
त्याला आठ आहे.
नाई त्याला दहा हजार पेमेंट असलं पण सांगतात.
दहा म्हणते.
हो. आता आता सध्या नाही कॉलेज चालू झालं पण आता एक तारखेपासून कॉलेज चालू होणार आहे ना.
हो.
आणि मी मार्कलिस्ट आली की ऍडमिशन करनं चालू करतील आता. पूजा आलती काल.
हो सांगलावी.
हो आलती ती, बोल्ली का?
हो त्या म ती पोरगी म्हणे कि तिची सक्की- कुठं करू कुठे नाय फोन लावणारे मी काय सांगू तुमचं.
फोन इकडं तिकडं-
त्या काय म्हणते, सर लोक पास करून देतात का म्हणं.
हो ते काय प्रायवे मुक्तचं थोडी कॉलेज आहे.
मी नाही आणलं ते आरे कॉलेज सेंटर आहे ते म्हणलं.
हो आरे कॉलेज सेंटरे आहे ते पेपर लय स्ट्रिक होता सांगायचं असतं ना.
म्या म्हणल्यांत मग ती पोरीणे मी नाही करत म्हणे म पूजी म्हणे मी करतो म्हणे म तू कर ति का
त्या दिदीचं त्या तिचयं की नाय लग्न झालेलंय.
ते लेकरू ये
हो.
म्हणून म्हणतीये
मंग तिचं ती कशाला करणारए?
हो.
मग आप मी या पूजाला शिकायचं तर पूजान करायचं.
हो त्या पोरील काल म्हणू
आमची ट्रिप तर लय लांब जाणारे.
कुठं इथं इकडली?
पुला आमच्या आपल्या इकडल्या कॉलेजची नाही का या नाही. सरस्वती कॉलेजची नाही का सर सांगू लागले ओरंडिशन होत त्या दिवशी ते त्या दिवशी म्हणत कि हिमाचल प्रदेश नाही तर मनालीला जाईल म्हणे तुमची ट्रिप.
अन किती पैसे?
पैशे पंधरा हजार सांगतले.
मंग काय पण इकडल्या सर य ते ते मडायसर ते गेले का नाही केली अशी मोकळे राहतात
मडावीसर चांग पण तस पाहिल्या जर आपला स्वतः जर जायचं तर किती मोठे खर्च लागतात पैसे खर्च किती येते?
डान्स करा काय करा ले हे असं
तुम्ही गेलेल्या का त्या सर सोबत क-
सरचेस तर गाडी सुतो आम्ही त्या भडावे सरचे
कई?
गडचिरोली ला न्हवतो का गेलो आम्ही?
ते सर फक्त दिसतातच स्ट्रिक हे का नाही बरं?
नाही अशीच स्ट्रीक हे तर पण कुठे सहल गिल चाली का नाही?
हा
हे बंगले असे काहीच नाही तुम्हाणा
अन काकडे सर?
ते पण ते तर बेहोशच पडले होते त्याच्या अंगावर पालवर टाकत हे टाकत.
काहून व.
त्यान ते पिलं व्हतं ते तिकडलं काय तर ते
उ माय ते ईशान नसंल झालं.
होय भांग रायती काय त्याच्यात काय माहित.
गडचिरोली गेलती तेव्हा का?
आणि मग तुम्हाला जेवण बीवण चांगलं दिलं होतं का त्या हिणं?
हो त्या हॉटेलवर राहलं होतो ना आम्ही रूम करून.
चांगलं जेवण होतं का ग? जेवण नव्हतं चांगलं दिलं?
देलतं
दिलं होतं का?
हम्म म्हणजे आमच्याकडं जेवण होतं व आमच्याकडं जेवण होतं.
तुम म्हणजे आपल्या खर्चानं आपलं स्वतचं जेवण कसं
नाही न व, मग ते कमी पैशे होते ना गाडीचे. आडी.
गडचिरोली जाण येणं अडीच.
हम्म.
आणि मग जेवण आपापल्या
एक टाइमचा तर एक टाइमचा डबाच नेलता.
एकच दिवसाची होती का तुमची.
मग एक दिवस स एक मुक्काम झालया कि दुसऱ्या दिवस संध्याकाळी घरी.
दोन समजा एक एक रात म्हणजे दोन दोन दिवस आणि मॅडम कोणत्या होत्या तुमच्यासोबत.
त्या संदानी मॅडम.
संधानी मॅडम मस्त दिसतात. त्या मॅडम चांगल्या आहेत. त मग काल बोलू लागल्या चांगला.
हो.
हो म्हणत अभ्यास कर म्हणत अजून चांगला.
ते आईत काय कायलं माझं.
अभ्यास कर म्हणत. परतु बाई मला म्हणू लागलीय म्हणून.
बड्डे ला.
हो.
जाय ना मग.
नाही ना, आता एक दोन महिना नाही जात. एक दोन महिन्यासाठी मग जातो. मग काही सण गीन असला की जाता येते ना.
त्या मामीला माहित कसं काय ओ दीपाली मामील.
कोण्या मामीले.
त्या समाधान मामाच्या बायखू.
काय?
तू अ किलिप लावली म्हण
जाऊ दे ना झालं तर झालं माहितेत काय फरक पडणार आहे.
मन मन लाग म नाही या म्हण हो बाई म पायल ना आ.
हं पाहिलं तर पाहिलं त्यात काय फरक पडणारेय.
हम् हम.
आता राहिलाच किती एक दोन महिना तर राहिला.
हो मी आता म्हण निघले तिच्या म्हणजे दोनच महिन्यासाठी तीन महिन्यासाठी त्या म्हटल्या त्या डॉक्टरीन नवीन दवाखान्यात टाकला तर तीन पाचच हजार तर घेतल्या असं म्हणलं.
हा फक्त गॅपसाठी केलं होत मग म्हणता येईल पाच हजार रुपये दिले होते. गॅप साठी
बोलो मी मग तस म्हणलं पाच हजार तरच घेतले.
हो ते गॅपसाठी केलं म्हण.
झालं की कट होते ओ
हो
दहा मिनटं झाले की कट्टे
परतु बाई बलवलं तर जाय मग.